हां-
तू कधी
आत चार, पाच दिवस जाले घेऊन पण.
मी तुझ्या नंतर घेतलेलो-
ते ते मी हेचं फॉर्म भरल नव्हतो मला कुठं माहिती होतं. ते आपलं सरांनी ग्रुपवर सोडलं नव्हतं काय कोऑर्डिनेटरला.
ग्रुपमधन लेफ्टच झालेलो, प्रीती पाठवलेली मला ती म्हणटली घरात आम्ही काॅन्फरन्स- बोलालतो अगं बाई! कसला आवाज आयलाय हे माग!
मी हे कटिंग बसलोय कामवरती हाय रे! गरीब माणसं आम्ही.
तू कुठं करतोस दुसरी -दुसरी करत्यात, आपलं शेत आहे म्हणायचं नसतं! होती.
नाहीं कामवर आहे. घरात बसून, ति नर्सरी होतीकीनी गेल्यावेळी माझी-
हां-
तिथच येतोय कामाला दुसरीकडे आता काय घरात बसून वैताग यालागलाय.
कंटाळाला आलाय मला पण बसून- बसून मग मी फ्री आम्ही- कॉल परवा कॉन्फरन्स वर बोलालतो, तवा विषय निघला मग हेनी म्हणालते आतार्यंत- तरी माझ दोन अडीच हजार आल्यात माहितेय काय?
तिकड कोण स्क्रीनशॉट दाख- दाखवालता मला आपला श्रेया नाय कुठ दाखवायला मला वय बघ. ति पण काढलय की, ते विषय काय -
हां मगतेच की- मगं मला म्हणली, मी म्हणलो तव्हाच मधी ते मी डिलीट केलतो. ग्रुपपण लेफ्ट - केलतो आणि मधे डिलीट पण केला आं ते- मी एकच सुरुवात तर केलेलो त्याच सातशे रुपये आले मलाच माहीत नाही.
काय सांगायल?
पाचशे आल तर पहिलं. ते माहित आहे नंतर बारीक छोटे- छोटे टास्क होतो ते केलतो. मग तेज पण आल्यात. मी आता परत डाऊनलोड केलो प्रीती पाठवलेली लिंक आणि फॉर्म तेनी मग जॉईन केलो तुम्ही ऑलरेडी- जॉइन होता मला म्हटलीं भक्ती.
मी आत्ता परवा जॉईन केलेय. मला ते पण माहिती नव्हत एक- दिवस सहजच कंटाळा आलता म्हणून इचलकरंजीला आलतो फिरत. रात्री अकरा- अकरा वाजलेेल मग सौऱ्या हो- ता म्हणून श्रेयाला तर फोन लाव म्हटलां, नायकुडेला तिथंच होतं नाही- आतांवाईप वेगळं नाही आलतं मी म्हणला लवया म्हणला फोन लावल्यानंतरच सांगितला तेवो फोन चालू होता नाही त्याचा
हा हा हा
ला का माहिती नाही पण म्हणू लागला कारे पचे हे करायला लागले सगळेजण पैसे काढाला लागले
मला पण तेच म्हणले ही घरात मी म्ह ना घरात बसून कंटाळ आले तर मला ती प्रीती मिळली घरात बसून हे तरर काम कर एडं डिलीट केल मी म्हणलं तर हे करायला लागेल मला काय माहि मी ग्रुप प ते आयटी प्लेसमेंट ते ऑरेंजटेकच पण ओपन कर नाही कायच करत नाही फालतूत सगळं येते सगळं त्यांच्याच येते ऍडव्हर्टाइजमेंट द द जॉईन करायला क्लास म मी ते पण ओपन करत नाही कायच ओपन करत नाही यातलं मग पहिला म्हणलीत पर ग्रुपला भक्तीच काय वेग च मला मेसेज केलं आवडं मला परवाला तर काय आहे म्हटलं काय झालं बघत तर काय अगो स एफी हे कॉल रेकॉर्ड सगळंच होते बहते असं तसं मला भीती वाटते अरे आपलं कस- सगळे बाकीचे पर्सनल कॉल पण?
नाही नाही पर्सनल कसं होतील?
हे हे हे मशीन लर्निंगसाठी त्यांनी म्हणजे काहीतरी पाहिजे मशीन लर्निंग साठी त्यांनी घ्या लागल्यात ऑडिओ त्यांनी काहीत पाहिजे क त्यांच्याकडे डेटा त्यामुळे त्यांनी हे घ्या लागल्यात. मी म्हटलो आपण कस ते करतोय मोईल युिंगऍ करत. क आला ऑडिओ मग मी तिला म्हणलो की सेटिंग जाऊन फक्त फोर दिस कर म्हटलं तर नाही, हेच आहे तरी पण साधं कॉल री केली तरी तू कॉल रेकॉर्ड होतय अस तस. असं आणि मला म्हणली परवा करू नको तूर होऊ दे दिस वाट आल्या अस तसं आणि बोलल्या बोलल्या आणि दुसऱ्या चिज मेसेज एवढं मॅम टास्क इना झालं काय झालं फेल आले हे आलं मला म्हंटल्या- काय नव मी म्हणलं असं नाही म्हणल ते आपण आपल्यावर असले म्हणल नोटी वग लव करताना तू केलेशील म्हणलं ऑल टाईम असं तर म्हणली नाही नाही मी सेटिंग बदललोय. मला पहिलं टास्क हे दुसरं आलतं ते ट्रान्स्क्रिप्शन नाही काय ते तुला काही झालं नाही ना ते रिफ्रेश कर टास्क आलेला त हे ज आप जरा हच अजून एवढं म्हणजे स्ट्रांग नसल्यामुळे पटकन येत नाही ते तीन बार साड त्यावर क्लिक करून रिफ्रेश करायच टास्क. रिफ्रेश ऑल टास्क करायचं म ते येते सुरुवातीला आपली माहिती भरायचं वगैरे येते
ते आलेलं की ते ते आलेलं की प्रोफाईल अपडेट झाले. प्रोफाईल अपडेट झालेल्यानंतर काय आलेलं नाही आता टास्क.
हम्म मा प्रोफाईल अपडेट झाल्यावर मला दोन दिवसाच्या आताच आलेलं ते रिफ्रेश करायचं. साईड न.
आता आ ते येईल म्हंटलं हे स्त्रियांन ते सोप नल काय कोणती आहे की ग्रुपवरती.
नाही बघितलं मला आता नावं पण माहिती
नाही ते काहीतरी मला तर कुठं माहिती आहे की त्याचं नाव पडते म्हणून मी हे केलं.
कोण कोण आहे त्यात आत आ कारमध्ये आणि
आपल्यात कुठले जास्त जण आहेत बहुतेक कोण
मुलं म काय झाले माहिती आहे मी प्रीती त्यांना म्हटलो त्या भौतिक प्रीती म्हलेली की एकामेकाला कॉल हच ऑलरेडी झालेलं ते परत होते का नाही माहत नाही. मला बघती म्हणाली कारण हिनी तिघी न एकमेकाला करून ठेवल्यात कॉल.
नाही एक कॉल एका जणाला बहते काहीत लिमिट आवडतं.
तसं नाही म्हणजे प्रीतीला आणि प्रीती ना आता कोणाला तर मला लावलं ऑलरेडी तर परत नाझिया मे बी मला लावू शकत कॉल माहित नाही ते मग त्यांच्यावर पण होत मग बघ मुलं जॉईन झाला त प्रथमेश, तू श्रेयसनी त्यांनाच लाव म्हणाल ते. मला ते ट्रान्स्क्रिप्शनच कणी पहिला पन्नास, पन्नास, पन्नास सर आले काय ढीग बाला.
हा.
झालं. केलो केलो केलो आणि आता झाले माझ साडेपाचशेच्या वर ते अजून हेच झाले. रिफ्रेश व्हा लागले त चेकिंग ला पडले अजून म ना झाले महा नवीन तास फोनचा आता आलाय मला काल
हां ह ते आता आता रिटर्न जरी मला रिटर्न जरी मला कॉल लावली तू तरी चालतय असा विषय आहेेत हे होय आता श्रेया ना पुढे वगैरे बोललेतच की अर रोज कॉल कर फे मलाज अरे खरच नाही नाही मला तर वाट नाही तीस जणांना कॉल कराला लागत नाही कारण का मा का मी आ मी हे केलो
काय
तरी त्या दिवशी मला कॉल लावला त्यानं दुसऱ्या दिवशी पण मी कामावरती होतो पाणी मारालो दो त्याच्यानंतर आणि कॉल आला मला श्रेया म्हणलाला कॉल करू काय तुला कर म्हंटलं आणि निव्हतच आहे म्हंटलं मी
हा ह ह
नंतर मग
म नाही प्रीती त्यांनी मला म्हणा त ब क टा म कही युज पह ज झकटका र आहे त्यांनाच करू शकते कॉल
नाही नाही ज्यांना कार्य आहे ज्यांच्याकडे आहेत त्यांनाच करू शकते पण ह्याचा काही विषय नाही लिमिट सग काय विषय नाही
आतापर्यंत कॉल म्हणजे हे पाच जणांना कॉल करायचा आले पहिले तुलाच कॉल लावले मी आता मकवर मोठ त्या साईट टाकू शकतोय ते काय टाकायला लागत नाही बोलते मक्या चालते
मच्या्या अलीकड नाही जरा कमी झालाय मला पण नाही कॉल केले त्यान ते कामात लागला ते पण
आजता आलायचं अजून एम जच ऍडमिशनच पण काय नाही
काय करणार काय मग तो आता तुझं
काय माहिती नाही आहे मला क्या चल रहा ह पता ह नाही चल रहा लाईफ
मी एक ठिकाणी दिलो आता पेपर एक ठिकाण दिलोय
काय?
पेपर तर दिले एक ठिकाणी -
की तू मध्ये एक्झाम एक देणार होता, सांगितलेल असते.
हं तेच कि, दिले आता.
तुमच्याच समाजात येत ना ते?
होय होय एक सत्तर अं.
हे बोलू शकत नाही. आपण रोज एक - कि होईल थांब. हॅलो!
हा त्याच काय विषय हं?
त्याला लिमिट आहे. काय काय गोष्टी बोलू शकत नाही यावर असं..
अस नाही आहे, होय.
ऍडमिशन, ऍडमिशन माहित आहे. अऍडमिशन, तुमच आजुन काय माहित नाही. प्रोसेस चालू झाले नाही. मला मी डब्लू- चढायला दिले मग पण टेक्स्टर आल्या, म्हणजे प्रोसेस मध्ये हाय.
माझं पण आज किंवा उद्या येईल.
नाही मध्ये आणि थोडे दिवस बघतो. तिथे तहसीलदार ऑफिस गेलेय. चेकिंगला वगैरे मेसेज वगैरे आलाय.
ते आहे की नाही तिथं लय बाधा तिथं आहेत तहसीलदार ऑफिसला खरं सांगतो सगळं पडताळणी करतात. वावरे आणि मगच हे करत. तितके आता आ तुमच्या इथं पण कसं झालं माहिती काय इन्कमसाठी सर्टिफिकेट हाय
हं
इचलकरंजीहुन डायरेक्ट निघतेय.
होय.
आता आमच्या बाजूच आहे की नाही, एकच फक्त शिरोळ तालुक्याचं डायरेक्ट तपासणीला जातय ते आता तीच कंडिशन हि ईडब्ल्यूएफ त पण झाले बोंबा बोबं
काय माहिती मा माझ भावासोबत दिलेय मी. पण नाही त्याचा ऑलरेडी काढलेला होता, तर नाही का जागी ईडब्ल्यू एफ मग त्याचा रिन्यू करायचा होता फक्त - मग तो होता इथ, मग त्याच्यासोबतच गेलो. सगळं करून दिलोय म्हणजे आमचा भाऊ. हितलंच आहे त्यामुळेच होणारच की, कारण त्याच ऑलरेडी ईडब्ल्यूएस हाय
होय.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
होते थोडं पण फर्स्ट टाईम, म्हटल्यावर जरा बहुतेक वेळ होते. म्हणजे सगळं
हा रिन्यू करायला वेळ लागत नाही. ते नवीन ईडब्ल्यूस काढताना जरा पंधरा, वीस - दिवसच्या वर जातोय.
तेच कि
बघु काय होतंय ऍडमिशनच पण काय, खर्यातलं वाट ना.
काय नाही झाल तर, मग काय करणार? कुठं करणार?
नाही करणार मग करतच नाही. आई मग म्
भारी काम की
भारी नाहीये जॉब शोधायला पाहिजे. मग कोण घेतय म्हणाले तर दादा, त्याच्या हच्यात रेफरन्स देणार काय?
ते एंटर्नशिप एकटी कराल, ती काय आमच्यातली हं ते काय असेल, ते इंटर्नशिप ह्याला -
कुठ कुठं आहे ते विचारतोस काय?
विचारून घेतो मी. थांब तुला सांगतो. होय होय हा गेल्या वेळी झाले ते. तर,, बी सी ए,, आपल्यातच झालंय.
कोण आहे नाव सांग बघू..
निंबाळकर म्हणून हाय बघ,
ओके, एक वर्ष र्सिनियर हाय
आंऽऽ
सिनियर या का आपली.
होय एक वर्ष, त्या यांच्या बॅचची की संख्या त्यांच्या बॅचची, आपल्या पुढच्या.
सुपर सिनियर ती. सिनियर, नाही नाही सिनियरच, सिनियरच एक वर्षाने, ओके.. हा,, विचारून घे कुठेय,, कोल्हापूरला असलं तोपर्यंत इंटर्नशिप तर होईल. पेड इटर्नशिप आहेना.
अजून तुम्ही काय प्रॉपर्टीला काय विचऽऽ
म्हणजे विचार पेड इंटर्नशिप कितीच आहे,,, किती. किलर येतात, सॅलरी,, जा ईनटन शीप. कारन आपल्या कॉलेज मध्ये ते झालेलं. बघा दोन ड्राईव्ह,, दोन झालतं माहितीय मधी आपल्या कॉलेजमध्ये..
मी कुठं होतो.
नाही, जे एक्झाम क्लियर झालंय ऽऽ थोड्या जणांचाच इंटरव्ह्यू होता ना, जेने एक्झाम क्लिअर झालतं तनी. मग कवा माझं. हा माझं झालेलं तेव्हा,, तर जवाच हच्यात पचऽऽ डेव्हलपर पुण्याच होत ते,, आणि माझं झालत सिलेक्शन,, पणऽऽ त्याला हेऽऽ स्टायफंडच नाही, म्हणजे काय पेमेंटच नाही,, फक्त काम करायचं म्हणं.
थोडंफार तरी पाहिजे, थोडं.
स्वतःच राहनं खाणं निघण्यांऽऽ
हा तिथलं निघण्यासारखे जरी असलं तरी बरं पडतंय, म्हणजे ते आणि दहा हजारला भूर्दंडऽ ब
दहा हजार जरी असलं स्वतः जर राहणं खाणं निघत असेल तर काही प्रॉब्लेम नाही आय. इंटर्नशिप पण भेटते, जीऽ तो स्टाय फंडच नव्हत, मग काय रिजेक्ट केल त्याला.
ते बरं केलं सर,, काय उपयोग नाही ते आता एवढं खर्च घालून..
थोडं, घा ना घां ना असतं, तरी गेलो असतो लगेच मी, काही प्रॉब्लेम नव्हता मला.
शक्यय.
बोबांबोंब. इथ बघ, अरे, तुला, तुला माहितीये ओमकार सांगत होता तो भालेकर ओमकार.
हं.
पण पर्सेंटेल कमी आले, घाट मॅमला भेटला. ऍडमिशन साठी इकडं, तिकडं. आणि त्यांना त्यांच्या थ्रू काय काय विचारून तो कोल्हापूरऽऽ दोन कंपनीमध्ये इंटरव्ह्यू देऊन आलाय.
काय सांगाऽऽ
हाऽऽ आणि तिथंऽ बेसिक अऽऽ क्वेशन विचारते ह्याला पी, एच, पी, च हे काय, ते काय. वगैर अस, तर त्याला तेव्हा सांगता आला नाही.
बर.
त्यामुळे एकाच रिजेक्ट झाल्ं आणिऽऽ त्यात काहीतरी ह्याला येय, जायला जमत नव्हतं, का ह्याला बघून काहीतरी नाही म्हटलं काहीतर झालं प्रॉब्लेम. म्हणजे,, त्याचा रिजेक्ट झाला. ओंकार सांगत होता,, मी ओंकारला म्हटलं तेव्हा. ओंकार गुजरातला गेलता तेव्हा,, आपला ओंकार. त्याला म्हणलो विचार ऽऽऽ क इंटरव्ह्यू देऊन या,, इथल्या इथं पंधरा विस हजार, पंधरा जरी असल तरी काय प्रॉब्लेम आहे. मा का नाही तर नंतर विचारतो वि च्या तो मनात म्हटला सांगितला नाही तो वॅकन्सी नाही आता ओंकार सांगालय म्हणज काय कामाचा नसतो म्ह
आपण चौकली करायचं जर तसं जर ॲडमिशन तुझं इकडं तिकडं काय ऍडमिशन जर इकड तिकड काही नाही झालं तर अनेक ती आपल्यातली आहे इथं म्हणजे गावातली होती क तु तो अपूर होते आपल्या ह्याच्यात केबीनला बोर्ड ऐक तचा ति नदाप मुनची मेंबर आहे ती कुठतरी की नाही कोल्हापूरला हा की कोल्हापूरलाच जॉबला हा तिथं वगैरे मिळत असलं तर मग काय कारण ते आमच्या येथे मम्मीकड गला ते किवायला ब्लाऊज वगैरे
हा हा हा हा
उओळखे ममीजमच्या
तुला आणि कोण इंटर्नशिप साठी दो विचारून घ्या म
जेेतो बघे कते आता मॅनेजमेंट कोोट्यात ऑष्ट्या पण मॅनेजमेंटमधूनच करणार
कोण को नस्न स्वपता ह म्हणलं काय तिचं व ग का कुठ ना कुठ्ट ख म्हणलं त्याला
तिकिटीलाच की आहे मॅनेजमेंट कोट्यातलं
किती म्हटले मॅनेजमेंट कोर्टाला
अ फी सोडून माझ्या अंदाजने एक पन्नास बारा लागतील
वई साब अभिनंदन म्हणतय काय
नाही नाही तो काय म्हटलं नाही पण इकडे त इकडे चौकशी करूनच
नाही लाखभरच्या त्यांनी घेतच नाहीत कमी डोनेशन हो डोनेशन म ण कोट्यांना लाख भर घेतात
मी एमबीची तर चौक जी केलीय चाळीस हजार रुपये घेतली ब गेल्या वेळी
काय विचारायला पाहिजे मग चरायला पाहिजे मग
तेच क आता चालू होणार आहे आवडत ब ते पंचवीस तारखे
तर ईडब्ल्यूस सी दे माझं मग होऊ दे बाबा चालू सगळं प्रोसेस
आहे तसं झाली की आता चार दिवस झाले तोलू आला मला पण आजच ते उद्या य ते आज ते उद्या य ते
जाऊन एन्क्वायरी करून पाहिजे मला पणग
अघड करून सोडलाय कस आलेल्या दिवशी भरलेलं बर असते थोडंफार काहीत हे
तस नाही तस काही नाही तरी पण कॅप राहून झालं तरच बर आहे ना म्हणजे फी म्हणे आपल्याना कमी येत्या मुलींना म्हणजे जर कॅपराऊंड सुरू झालं ऍडमिशन ना तर मुलींना माफ आहे जेवढी बारा काय पंधरा हजार आहे ना तेवढीच द्यायलाग त्या आणि जर मॅनेजमेंट मध गेलं तर ते पूर्ण फीज एवढं तुम्हा मुलांना जेवढी असणार आहे तेवडी भरायला लागणार मग काय उपयोग आहे मला मला नाही परवडणार ते म
काय सांगाय लागले
काय सांगू
तुला परवडणार नाही.. चाळीस पन्नास साठ सत्तर हजार रुपये.
य का
येस बरं मलाच बोललीस बरं झालं की
नाही अजून तुला काय अजून माहितनाय चालेल गैरसमज
मला तसलही गैरसमोरच्यात पण ते गैरसमोर खरं असतेत.
खरा ना खोटाय.
बरं बरं
किती झालं माहिती काय इथे सोळा मिनिट झालेत
बरं बरं चालतय घे, बघ आणि कोणाला कॉल करते. मला जर आला टास्क तर मी कॉल करतो.
चालते ते जर आला असेल
हां चालत बर